हॅलो आवाज यालाय?
बोला काय करायलाय?
काही नाही बघा आता आवरलंय सगळंस बिस
हां हा.
आवरलय सगळं आता बसायचं दुसरं काय तर करत.
आत्ता आमचं पण आवरलंय नाष्ट्ता तेन झालं.
हा हा. होय होय झालं आमचं पण नाष्ट्ता तेन जेवायचं नंतर जरा.
हा हा मग आणि काय?
काय नाही बघा तुमचं आवरलं सगळं?
हो हो सगळं आवरलं.
हम्म मग शेताकडे तेन जात नाही काय तुम्ही?
हा होय आता आवरलंय तर जायचं हाय जर भाजीबिजी घातलय.
हा हा भाजी घातला आहे वे शेतात.
ओ होय.
हा हा.
मेथीची लार भाजी तेन घातली नाही जरा.
हा हा.
ते जर लाल माजी किडा लागलेय ते घरा औषिद मारायचा.
हा हा मग तुम्ही विकायला जाताय काय मार्केटला लावता?
नाही नाही बसून विकतोय आम्ही.
हा हा आता भाजी पण महाग आहे त्यामुळे चालते.
हो हो वीस रुपये पिंडी जातय की. जापासून इकडे कि फायदा अस तोय जा वी अ मार्केटला आलो कि दर कमी बसतोय आपल्याला.
होय होय बघ मार्केटला त्यांनी कस दर लावतील त्याच्यावर हे होतय ने.
हम्म ते काय कसं मग आवक असेल तसं दरवा जास्त आले की कमी दर लागतोय नी.
होय होय.
त्याच्यामुळे आपण गप बसून विकलेलं बरं पडतंय.
हम्म हम्म मग तुम्ही सगळे दुसरे पण माळव विकताय काय फक्त?
हो होय होय आम्ही बाजार करतोय ने.
हा हा.
त्यामुळे महागच सगळं काय घासल ते वांगी, बिं गी, दोडका तेन सगळं असतय आमच्याकडे.
हा हा मग कांदा बटाटो तेण पण असतात का
नाही नाही ते काय ठेवत नाही कांदा बटाटो लसून तसलं काय नाही माळव जे असते भाजीपाला तेवढं
हा हा माझं पण आता कॉलेज माझं कॉलेज चलय बघा माझं एम एस ए चालू आहे बायोटेक्नॉलॉजी मधून सांगलीला असतोय मी पण
सांगलीला असतय व मग काय रूम केलाय काय
होय होय रूमच आहे म्हणजे भावाला पण तिकडे ऍडमिशन मिळालय इंजियरिंग लाच
हा
मग तो आणि मी एकाच खोलीत असतो
ह बरं बरं हातार करून खाताय र
होय होय हातानचकी
हां हां
मग तुमच्या घरात तुमच काय बाजारचाच धंदा आहे काय दुसरा आणि काय करतय
शेती आणि ते तेवढंच की शेती बाजार राणात सजा करायच एक दिवस एक दिवस बाजार करायचं
हम्म हम् मग तुमच्या घरात कोण कोण असते
होत की सासू सासरा आहेत मुलगा आहे मुलगी आहे तिने मुलगा मुलगी कॉलेजला आहेत
हां हां तुम्ही टाकोड्याच आहे का
हो हो टाकोडे
हम्म हम मात तुमच्याकडे बेंदूर ते नाही काय
आमच्याकडे आता ह्याचा बिंदू झाला कर्नाटकी बिंदूर असते आमच्याकडे पहिला तो झाला आता येणारा महाराष्ट्र बिंदूरा आहे तेव्हा काय करंद वाट कला जैशीेंपूर नंदनी इकड असतय
हा हा म्हणजे तुमच्याकडे कर्नाटके असतील र
होय होय आमच्या कर्नाटके असते आमच्या गावात कर असतोय
हम्म हम् कर म्हणजे काय
खर म्हणजे बैलाला असं वरण असं तेच कशाच बनणीच काय कशात हे असते झाडा
ह
ते झाडाचं पाय असं हे फांदी हे करून असं दोरी आडवी धरतात आणि बैल तेखंड पळत पळत येऊन ते तोडतय त्याला असं कर म्हणतात मग ते कर कर झाला झाला म्हणतात मग त्या बैलाला पकडाला भोतनी माणसं भर जमलेले असतात कारण ते बैल पळून जायचं नसते आपल्या गावातन
हा हा
जर ते गावातन आपल्या भैर गेला की मग ते आमच्या गावातला कर गेला असं हय त्यामुळे ते बैलाला बाहेर पाठवत नाहीत
हां हा
गर्दी भरपूर असते ती बघायला आमच्या गावात
हम्म होय प्रत्येकाच्या गावाला वेगवेगळी प्रथा असते ना
होय
मग कसं तुम्ही काय जेवायला ते काय पुरणपोळी करताय
हा आदल्या दिवशी आदल्या दिवशी किचडा असतोय ज्यांच्या घराात जनावर आहे मसरत पंजादला द दिवशी किता दसतेय बिंदरा च्या आदल्या दिवशीय दुसऱ्या दिवशी पोळ्या करायचं आणि मग तिसऱ्या दिवशी काय म ते हे असत आपलं धपाट त्यां तळायचं कोण तांदुळत त्यात ते कर तळायच म्हणून ते तिसऱ्या दिवशी ते तळायच असते
हा हा
असं तीन दिवस सण असतो इथे
हा, हा, मग तुमच्यात जनावर तेन नाहीत.
नाही नाही जनावर नाहीत, जनावर असले की बाजार होत नाही नई.
हा, हा होय.
त्यामुळे जनावरराच काय विषय ठेवला नाही आम्ही.
हम्म. हम् मग तुम्ही काय ते पुरणपोळी. तेलातल्या करताय काय कसं हेज्या करताय पिठाच्या.
हे. त्यालातलं काय आपल्याला जमत नाही बा आमच आमच हाय ह्या पिठाच.
हा. हा.
अ.
म्हणजे ते एकेकांच्या तेलातल्या करतात नई.
होय, होय, होय, तेलाचे करत्यात ते काय आम्ही कवा पहिल्यापासून कधी केलो नाही.
हम्म. हम्म.
त्यामुळे त्याची काय सवय नाही आमच्या घरात सासू पण पहिला पिठाच्याच करत होती.
ह, हा.
त्यामध्ये पिठाचच हे हाय तवा ते करत नाही आम्ही ते.
हा, हा, ते. आमच्याकडचा बेंदूर पण कर्नाटकीच असतोय बघा, झालाय आमच्यात. होय झालंय आमच्यात पण एवढं काय मोठ्याना नसतंय तेवढंच थोडं थोडं. ते जरा.
हम् हम् बरं बर.
मग तुमच्या आता झाडून तेन काय काढतय घरातलं.
हो बेंद्राच्या आदल्या वेळी झाडून काढाय लागते की. आमवश्या झाली की नई झाडून काढाय चालू. करायं पौर्णिमेला बेंदूर असतो. त्यामुळे आमवश्या झाली की पंधरा दिवस बायका झाडून सरावन काढत्यातच.
होय ते सगळ्यांच्यातच असते. हम्म, ते आणि नऊरात्रीत एक काढतात व्हनी.
हो होय नवरात्रीला एक ते एक नव्याची पौर्णिमा एक. असं वर्षातन तीन वेळा, वर्षातन तीन वेळा, असतय झाडून.
नव्याच्या पौर्णिमेला पण काढताय तुम्ही.
हो होय नव्याचे पौर्णिमेला पण काढयला लागते आमच्यात.
हम्.
तेव्हा ते देव बुलवून घ्यायचं म्हणून कणी.
हम्म हम.
ते या सण असते तो नव्याच्या पौर्णिमेचा.
हा, हा.
त्यामुळे त्यावेळी पण काढायला लागते.
देव बुलवून घ्यायचं म्हणजे तूम्ही काय करताय.
काय नाही त्या दिवशी काय कांदा परत गाजर. तर सोलानाच ढाळ अस ते करून अस हे करून. उसाची कांडी आंब्याचे पानं असं. करून तोरण तयार करून चौकटीसनी बांधायचं.
हा.
आणि आपलाच जे कुलदेव आहे ते कुलदेव गणपती. असं बाहेर घेऊन पाटावर. ठेऊन रांगोळी काढून आरती बिरती करून.
हा.
देवळ बत् दिंगड बत्त असं हे करून पाच फेऱ्या काढायच्या ना.
हा नारळ फोडून आत न्यायच देव त्याला देव बुलवून घेतल असं म्हणतात. त्या दिवशी गोड काय तर शिरातींग करायचं आणि मग दुसऱ्या दिवशी नव्याच्या पौर्णिमेच्या पोळ्या करायच्या
मग ते संध्याकाळी करत काधी सकाळचं असते
नाही नाही असं काही असते
ह हा असं काय नसते ना तुमच्या ला बत
ह होय कोण करतात कोण नाही आमच्याकडे असत तेे
हा हा मग दुर्गा माझा पण थोड्या वड मोठ्या नसते का
दुर्गा माता तेवढी नाही असते दोन तीन ठिकाला बसवतत खरं घरगुती जे करणारे करतात ना कारर असं गावात मोठं म्हून असं काय नसत दुर्गामाताला आपलं कसं गणेश जास्त असते की नाही तस नसते दुर्गामाताच मग काय म्हण प्रत्येक घरात नाही ना ना सगळे उपवास करतात देवींची वटी भरायचं करायचं करायचं अस
हा हा हा मग तुम तुमचं ते नवरात्र असते काय नऊ दिवसाचं
नाही नाही सासू करते आमची बस्ता उट्टा करते उपवास
ह हा हा
त्यामुळे आम्ही काही ते काय करत नाही
हा हा आमच्यात पण काय सिटीत नाही मोठ्या न करतात जरा नवरात्र ठिपऱ्या वगैरे
हा टिपड्या हा हा ते शहरात नाही काय ते काय हाऊस म्हणून करायचं ते हा आपल्या इकडं ते ते गणपती आधी आधी होऊन गेले असते ना
होय होय
त्यामुळे गणपतीला कसं सगळे ज मोठ्याने केलेल्या असतात तरी आमच्या इथे स्टँड वर बसवल्या तिथं करतत
हा हा
कारण ते एवढं जास्त नाही आम्ही तिकडे जास्त नाही जास्त तिथल्या तर लोकं असतात की
हा हा म्हणजे सांगलीत नाही हा हा सांगलीत नाही ते नसते नाही मोठ्या न करतात आम्ही सांगलीत ते जाते सगळी
हय वय ते शहरात नाही असते शहरात नाही मुळनावर तर मोठ्याना करतात
होय होय तिकडं देवीच्या साड्यात सगळं बदलायचं वेगवेग्या अट
नाही ते असते ते पडते तिकला पडते ते ठिकाण ला असते ते साडी बदलायचं प्रत्येक जण वाटी भरतात
हा हा टिपरा्या मोड मोठा न खेळता हम्म
मगणी काय खान होस काय वातावरण झाले अजून तर काय आला तर काय नाही
हा हा मग तुम्हाला भाजीला त पाणी लागत असेल की
होय ते आम्ही आमची हिर आहे त्यामुळे त्या टिबक केले
हा हा
मग ते ते बक ते चालतय ते त्याव्हा आम्ही आधी सोय नव्हती मग त्या त्यां काय करत नव्हतं आता कराय लाग
हा हा बर बर चालते ठेवू काय.
हा बरं बर चालेल चालेल करा आणि.
हा हा.